हां बोल. हा बोल ना काय म्हणतो? हां हां जाऊ ना.
हो मी गणपतीत गणपती बसेल ना, मग आपण तिसऱ्या दिवशी जाऊ.
हां.
जरा फिरून बिरून येऊ. लालबागचा राजा गणपती गल्ली, एकशे अकरा गणपतीचे दर्शन घेऊ.
हं हां.
मस्त राहू दोन दिवस तिथं आणि
हो हो, अजून काय आणू?
काय नाही? त तेच लालबागचं राजा यायचं ते बीच साइड, जुहू बीच बोल तेव्हा येतीचे.
काय म्हणतो?
म्हणलं जुहू बीचला जायचं.
हॅलो
हां
जुहू बीच नाही का? अरे बीच नाही का मुंबईचा. हा तेक अमिताभ बच्चनला भेटून येऊ जरा मग हाईट वाढली की कमी, वाढली
हां
म्हणून काय झाली?
काही नाही बसलेय ओ. अं हं तुझं काय चाललं?
काय नाही आता डायरी लिहितोय.
हम्म,
डोसा.
लेक्चर आहेता उद्या सकाळी लेक्चर आहे का तुझे.
नाही दुपारून आता जायचं सकाळी उठेल लवकर जरा. पाहिल नंत किंवा अभ्यास झाला का नाही.
हा हा,
जाईल क्लास ला म क्लास वून येईल लेट. एकदा अस क्लासमध्ये मोबाईल नसत सोबत. मोबाईल असतो पण जपतहतो सर हम्म मग कॉल नाही करता येत इथं. येत काय कॉलस बस अस ब.
हम्म,
अ ती झालं की येनट क अह काय.
हा,
काय म्हणतो.
हा, बोल ना,
बोल ना तू.
अरे म्हणलं आता समजा तू जाणार आहे ना.
हम,
हॅलो,
आ,
ऐक बोल ना.
हा अरे मी म्हणतोय आता याच्याकडन जाणार होता ना तू.
तुझ्या मित्राकडं तो काय म्हणला का मग तुला ये म्हणून काही नाही.
मला मला. आणि कोण य तू.
तू काय म्हणाला.
मी काय आयडी डिलीट करून टाकली आयडी डिलीट केली.
केली का.
हम्म रिस्क
मग आता आता आता गच्चेवर गेला होता तू झालं का मग.
फोटो विटो मारला.
दिसलात ओबीटो आ,
हो एक क्षणच भेटली.
फोटो बिटो काढला मग.
नाही नाही म्हणजे त्याच नाही आणलं पण ढगालं म्हटलं. कागदाचं काढ.